ह
हॅलो हलो नमस्कार सुनीता ताई
नमस्कार काय करत आहे
काहीच नाही माझं आज आरोग्य तपासणी होतं अंगणवाडी क्रमांक चार मध्ये
हा
तिथं म्हणजे साडे आठ वाजेला गेली होती मग ते अ खूप अशी पोरांना आणि हा खूप अशी पोरांना आणि ज्यांचं वजन झालेलं न होतं त्या पोरांना बोलवून आणला
हम्
त्यांचे वजनं ची केलं आणि डॉक्टर पण आणलेलं होतं म्हणजे तिथच फार वेळ झाला
असं का सगळ्या मुलांचं झालं का आरोग्य
हा सगळ्या मुलांचं झालं
अच्छा तस माझ पण होत जाग अंगणवाडी क्रमांक चार मध्ये आरोग्य तपासणी काल तीन केलं चारस होत
हा असं का
हा तर हे श्यामी आमचे बच्चू मी आमचे बच्चू जास्त निघालेले आहे माझ्या क कांगण वा सज आहे आणि श्यामचे चार नाही घालेलं
हम्म तरी पण पहिल्यांदा खूपच मजे होते श्याम मधले पण आता फार क झाले ना आपण विजिट करतो माहिती देतो त्यांना ना आता खूप कमी झालेले वाटते
हा आता कमी आहे पहिले म्हणजे कसं आहे आता असं करायला पाहिजे दर महिन्यात लाया हि आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे, कारण आरोग्य तपासणी झाली का परफेक्ट वजन पण आणि उंची पण घेता येतात मुलांची
हा
आणि कसं आहे सगळे मदतीला असतात. आशाताई, अंगणवाडी सेविका,
हा!
हा आणि आपण पण असतोचं. त्याच्यामुळे मग त्यांना,
हा!
मदत होते.
मदत खूप मोतं मदत होत ते त्यांना ते पण आता म्हणजे, अस काही जर राहिलं ना लगेच फोन लावता. ताई तू इकडं करून घे आणि मा मी इकडं म्हणजे, इकडच्या मुलांना बोलवू देते बोल वून देते आणि तू तिकडच्या मुलांना बोलवून दे म्हणजे,
सग हा म्हणजे आप ल्याला एकट्याला एवढं हा एकट्याला मग एवढं फिरावं नाही लागत सगळे थोडं - थोडं थोडं फिरून घेतात ना मुलं बोलवण्यासाठी.
हम्म!
त्याच्यामुळे आपल्याला पण जर असा त्रास, नाही होत. मग आपण तिथे थोडे मुले जमले का म वजन उंची घेण्यासाठी, त्यांना आपण बोलव. तात. बाकी मुले येतात बाकीच्यांना ते मदतनीस बोलवायला जाते. मग सगडे गोळा होऊन जातात.
हा पहिल पहिल्यांदा म्हणजे तसंच करतात मुलं मुल्यांच्या म्हणजे आई ते अ येतातच नाही आपण बोलवलं का येतातच नाही. आणि आता म्हणजे ते किचन गार्डनचं भेटलं काही बेबी, किट भेटलं आणि अ सॅनिटरी पॅड वगैरे भेटलं असं भेट भेटतं आता चालूच आहे ना त्यामुळे ते आता सांगितल का लवकर येत.
आ हा ते येतात ना तसंच सरपंच सांगत होते. कवी जीत राहणारा जुन्या गावामध्ये,
हा!
हा काय माहित जुन्या गावानंतर आपल्या गावात पण राहू शकते विजिट.
राहू शकते.
ते सांगता येत नाही, कसं आहे मग मग काय काम चालू आहे, तुम्ही गावात किती काम केलेलं आहे, महिला ना कितिक माहिती दिलेली आहे या गावात हे आरोग्य ग्राम प्रकल्पला राबव ताना तुम्हाला काय काय अडच चणी आल्या आहेत, सगळं आपल्याला पण विचारतील ते आणि महिलांना पण विचारतील.
हा आपल्याना आपल्याला पण विचारतील आणि महिलांना पण विचारतील. ते म्हणजे, असं करायला पाहिजे आपण गरोदर मातेची मीटिंग घेतो ना त्या दिवशीच म्हणजे आले ना!
हा!
हा ना तेव्हा चांगलं राहील.
हा पण ते, कधी येणार आणि कुठे येतील विजिट ला, ते सांगता नाही येत.
सांगता नाही ते
मग कसं आहे ते अचानक येऊ शकतात. आणि हा!
जर आपल्याला जर आपल्याला जर माहिती राहिली. त्या मग आपण सगळ्यांना घरोदर माता आणि स्कंदा मात्यांना सगळ्यांना घोड करून ठेवणार. तर मग ते महिला काय बोलतात ते पण, आणि आपण पण त्यांना ती माहिती देऊ शकतो.
हा. सांगू शकतो आपण
हा.
तेच ना
माझं ना म्हणजे सुनीता ताईथे कवडवेले आपण चाल्ड डेटा भरतो ना तिथं मध्ये युवा कारयचं चिन्ह असत ना
हा.
तेच नाही दाखवत आहे.
कसं काय नाही तू स्क्रीनशॉट टाकून ग्रुपला टाक नाही तर मॅडमांना सांग ना त्याच्याविषयी
हा सोनाली मॅडमला सांगावं लागेल.
हा ते ओपन करायचं म्हणजे काय अटल काय आपल्याला ते क्रीन शोट काढून घ्यायचे आणि तेच न मना पाठवायचं पर्सनल पाठवायचं. कारण क हा हा मॅडम ते पण होत नाही आहे मला डेटा भरायला अडचण येत आहे मग त्यांना आपण सांगू शकतो.
हा टाकावं लागेल मॅडमला टाकावं लागेल.
असं राहिलं ना त्यांना सांगायचं म्हणजे कस आहे आपला प्रॉब्लेम त्यांना पण दिसायला जे ते आपल्या हा ते आपल्यांना सांगतात तुम्ही काम करत नाही तुम्ही डेटा भरलेला नाही पण आपल्याला पण खूप काही अडचणी येतात.
हा.
त्या अडचणी आपण त्यांना सांगायचं.
हा सांगावं लागेल ताई तेव्हाच नाही तर मला मग चाईल्ड डेटा भरताना एक एक माताच नाव म्हणजे मुलांच नाव शोधायला खूपच अडचण जाणार आणि वेळ पण वाय जाणार.
हा ना तेच बोलायचं.
हम्म. अजून पावसाळ्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे. कधी पाऊस पडणार कधी ते शान सांगता नाही येत आणि आपल्याकडे लाईट पण प्रॉब्लेम होऊन जाते मग पावसाळ्याच्या दिवशी
ते तर आहे आप आपल्याकडे तर ते प्रॉब्लेम आहे समजा कारण की झाड बसल्यामुळे हे वारा राहिला तर मग असं बंदच करतात ते लाईट
हा जस्त वारा आला का पहिलेच बंद करून टाकतात.
हा दोन दोन तीन तीन दिवस जास्ती पण लाईट राहत नाही.
हा ह.
प्रत्येकाचाच सगळ्याला अस करणारत क्लिअर झालेलं आहे माझ तस तर बाळां पण मातेचं पण सगळ्या लता महिन्यामध्येच कवर्ह करून घेते.
वरून टाकले का सगळ
सगळे भरून टाकले लसी करणाच्या तारख पण आणि ते भण्महिती हातचे पण सगळ्या मुलांसोबत ल गेलंज.
हा बरं झालं ना मग आ घोरदर माते स्कंद माता किशोरी वहिण ते मि टिंग घेऊन मग ते आता विजिट आणि गृह भेटीत
हा.
राहणार मग
तेच राहिलेला
पहिल्यांदा जर चाल डेटा बोलला ना खूप चांगलं म्हणजे आपला आपल्याला मग मा महिना संपला का ते मग अखरी अखरी वेळेस मग होता म्हणजे ते भरलं दिसत नाही ना मग त्यांना
हा तेच म्हणजे महिन्यानुसार आपण पंचवीस तारखे त करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे कसा आहे आपल्याला हे आपण वजणंची तर पहिले सुरुवातीलाच घेतो महिन्याच्या सुरुवातीला
हम्
तरतीितयाना म्हणजे चाईल तो डाटा भरला गेला पाहिजे मग लसीकरण माझं तर कसं आहे आता तिसरा मंग मंगळवारच महिन्याच्या शेवटी शेवटी येतो समजा एक आठवडा उरतो त्याच्यानंत मग दुसऱ्या दिवशी तर तिसऱ्या शी मी भरून घेत गरोदर मातांच पण अस करते म वीस तारखेच्या आता सगळं करून घेते मी त्याच्यात
मी पण ल शिकण झाले का लगेच गोरदोर मात असत आल्या का लगेच भरून टाकते
नवीन जिथे भेटल्या ना आपल्याला तिथंच ते कव्हर करून घ्यायच आणि कस आहे लसीकरणाला दर महिन्याला आपल्याला हे माता तर येतेच त्यावेेळेस नवीन माता एवढीच राहतात मग कस येते जु्न्या माता त्या राहिल्या तर मग आपल्याला ते काय अ त्यांचं वजन टाकायचं असत एच बी टाकायच अस आणि त्याच्या नंतर सोनोग्राफी केलेली आहे का त्यांना टीटी इंजेक्शन दिलेला आहे का बुस्टर दि दिलेला आहे टेस्ट असत त्याच्यानंतर जास्त गराव नाही लागत आणि जिनवी नोंदणीची माात अस ते मग त्यांचे सगळी माहिती भरावी लागते ना
सगळी माहिती भरावी लागते त्यांचं नाव जन्मतारीख व जनूंची पाडची तारीख अपेक्षित फाफ येऊन जाते
तेच ना
हा
त्याच्यापेक्षा पहिले पहिले बचच करून घ्यायचं मग लसीकरण झालं का
ह नवीन गरोदर मातेच फॉर्म जर भरला ना ताई आमच्या मोबाईलमध्ये ते शहा गावाचं नाव टाकलं ना शहाणा तर घेतच नाही
आणि काय टाकतात तुम्ही मग
शहाणे- शहाणे टाकतात शहाणे -
असेच.
काय हां - हा तरी पण पूर्ण फारम भरला गेला का परत त्याला ओपन करून - बघा बघणार ना तर शहाणे पण दिसणार नाही.
असं दाखवत ना मग गावाचं टाक नाव - का बर नाही टाकले का बर नाही टाकले असं सांगते मॅडम -
हा आमचा तसा काही नाही प्रॉब्लेम होत. एक दोन मुलांचा पण क्लिअर झाला. ते दाखवतच नव्हते त्या मुलांच पूर्ण झालेलं होतं - काही नाही आता सगळं क्लिअर झालेलं.
हा आपण म्हणजे गावाच नाव जर टाकला तर ते पूर्ण गावाचे नाव - येऊन जातात ना - पण म्हणजे हे बारा गाव म्हणजे बारा गाव आहेत ना आपल्याकडे-
हां
सगळ्यांचं पण आमचं गावाचं नावच नाही येत- येत तिथं
मग जस येतं तस टायपिंग करून द्यायची ना -
ह ना टाईप करावं लागतं तिथं!
हां चालेल मग कंपनीत आहे मी तुला नंतर कॉल करते ह!
हो -हो
होय चालेल -